हॅलो आवाज येत माझा?
हा येल .
हा येतय ना मला पण तुझा येतय. काय बोलते कशी आहेस मी छान आहे तू कशी आहे मी पण मस्त.
अच्छा आता कुठे राहणी होतय तुझं?
तुझं? मी आता आ खोपोलीमध्ये राहते.
अच्छा खोपोली म्हणजे इथे मुंबईला का?
मुंबई नाही खोपोली मुंबई पासून खूप लांब आहे रायगड रायगडमध्ये रायगडकडे आल.
अच्छा आ.
अच्छा अच्छा अच्छा ओके तुला तू कुठे राहतय?
आ मी इथे ठाणे डिस्ट्रिक्ट कल्याणला राहते.
ओे ओके हा तिकडून खूप लांब आहे म्हणजे इकडे पूर्ण हे आता वेस्टर्न लाईन ला बोललंस तर पूर्ण लास्ट स्टेशन कोपोली.
अच्छा अच्छा ओके पण म्हणजे इकडेच आहे ना मुंबई साईडच आहे ना ते?
हा त्याच म्हणजे त्याच लाईन ला आहे पण आता किती बऱ्याच आहेत ना हार्बर लाईन वेस्टर्न लाईन. तिकडे तिकडे पण हा हा आत्ता असे या नेरळ वांगणी शेलू ह्या सगळ्या ह्या साईडला पूर्ण इकडे कर्जत माहिती हे कर्जत हो माहिती आहे हा म हा म कर्जत वरून पूर्ण लास्ट स्टेशन म्हणजेे तू बसलीस ना तर खोपोली लास्ट स्टेशन आहे पूर्ण तर.
अच्छा अच्छा ओके म्हणजे तू फॅमि तू पूर्ण फॅमिली राहते?
फॅमिली म्हणजे आता माझ लग्न झालं म्हणजे मी माझं माहेर खपोली. आता लग्न झाल्यावर म्हणजे पण असे खोपोलीमध्ये च गावेत आता कसे असतात खोपोलीमध्ये हा. हा नगर तो नगर असाच अशी गावं आहेत आणि मग तिकडे हा मग माझा तर मॅरेज मी इकडे आले आता आता खोपोलीमध्ये च एक. माडप म्हणून असं एक सिटी आहे मग तिथे राहतोय.
अच्छा अच्छा ओके छान आहे ना?
हम्म छान. अरे काय माझं कॉलचं काय इशू झालं माझे काल मी बनेल आमचे कॉल बरेच कॉल. रिजेक्ट झाले म्हणजे माझे तर जवळजवळ पाच ते सहा कॉलडायरेट कट होत होता. अस झालं आणि मग माझ ग काय माहित आणि ते बोलतात नेटवर्क इश्यू म्हणजे आणूनी विचारला तर ते बोलतात नेटवर्क इश्यू आहे. पण नेटवर्क इश्यू नव्हता नेटवर्क तर होता स्ट्राँग. आणि मग माझा एक कॉल तर माझ्या बहिणीला लावला तर तो कॉल तिला गेलाच नाही. म्हणजे ती बोलते मला नाही आला पण माझ्याकडून जात होत तर आता मी कॉल करते तर असं दाखवते का त्या व्यक्तीला तुम्ही आधी कंप्लीट करा मगच माझे कॉल जातील त्याच्यामुळे माझे कॉलच नाही जात हे. असं होतय अरे बापरे आता म्हणजे मला च तुला सध्या मग मी. जोपर्यंत तिला कॉल कम्प्लीट नाही करत आता ति जे माझे दोनच राहिलेत कॉल. जोपर्यंत मी ति जे कंप्लीट नाही ना खर तोपर्यंत मी कोणाला कॉलच न जातेेत असं होतय माझा इशू. म्हणजे जरी मी आत्ता तुझा नंबर जरी डायल केला तरी अस येतय की आ तिला कॉल करा आधी म्हणजे तिचा नंबर येत. आत्ता ह्या नंबरला आधी कंप्लीट करा मगच दुसरीकडे कॉल जाईल असं होत माझा इश्यू. अच्छा ओके तर मग होऊ शकते माझ्यासोबत पण तसच होईल आता मी तुझ्यासोबत . बोलत नाही नाही नाही मला वाटतं ते त्यांचं अनुजानांचा काहीच नाही झालं त्या बोलता आमचं एकदम ओके झालं. बाकी ज्यांचा नाही प्रॉब्लेम माझाच होतं होता काय तर कारण माझा कॉल ते बोलतात की अर्धवट राहिला म्हणजे तुमचा कॉलच नाही झाला काय होतं इशू समजत नाय. तिनी तर सरांना विचारलं तर ते बोलतात का नेटवर्क नसेल पण नेटवर्क क हाय अगं नेटवर्कचा काहीच इशू नाही माझा. पण काय माहित काय होईल, होऊ शकते काही वेळाने होईल सल्वे इशू हा तेच तुझ्या किती झाले म्हणजे हा केलंय. रिस्टार्ट पण केला, रिफ्रेश पण केला. हम्म ओके ओके सध्या बघू तिजं तू अनुजाची बहिण का? हा, अनुज्याची मो इन अच्छा अच्छा हां म मी आदा जोपर्यंत तीजाशी कंप्लीट नव्हतं तर मग तुझे अन माझं चालू राहिलं तरी होतील म आपण दहा-दहा मिनिटांनी करत राहू जर जेवढे होतात तोपर्यंत आपले.
हो चालेल ना.
हम्म हम्म. तू अजून कोणाशी केलं होतं, की माझ्याशीच करते? नाही तुझ्याशीच फर्स्ट करत आहे हां माझ्या फ्रेंड्स आहेत दोन त्यांना मी सांगून ठेवली आहे पण म अजुन त्यांच काही आलं नाही, म्हणून मग तुझ्या सोबत बोलतो म्हटली ओके अनुजाने दिलेत तर देईन नंबर वगैरे, अजून माझ्या तीन बहिणी आहेत त्या पण आ ता अवेलेबल नाहीये मग मी आदी तिलाच बोलत होते की तू कम्प्लीट करून घे म्हणजे म ही दुसऱ्यांना क कॉल करायला मग हे होईल ना, फ्री होईल कारण माझा कॉलच नाय जात्यात. ती पण, सध्या अवेलेबल नाय त कोणच नाही एक सकाळी तिला केला होता, तिचं पण असंच झालं डायरेक्ट म्हणजे दोन मिनटं आम्ही व्यवस्थित बोललो डायरेक्ट कट झाला आणि ते मग ते सरांना मेसेज केला, तर ते बोलतात नेटवर्क इश्यू असेल असं तसं ना आदी व्यवस्थित चालला, मग दोन ते तीन मन ते व्यवस्थित चालला नंतर डायरेक्ट कट झाला असं होतंय. हा का हम्म काय बोलते? कशीयेस मग?
मी छान है गं, तू कशी ए?
मी पण मस्तं. आणि घरचे सगळे? लग्न झालंय का? घरचे पण मस्त ए. हो, का? कोण-कोण असतं तुझ्या घरी? माझ्या घरी आता, माझा मुलगा ए आणि माझे मिस्टर. आणि माझे सासू सासरे. तुमच्याकडे कोण? मग सासू सासरे तुझ्याकडेच राहतात? हो, माझ्याकडेच राहतात. म्हणजे एकटेच ना माझे मिस्टर एकटेचेत तर मग ते आम्ही सगळे फॅमिलीच राहतो. आम्ही पूर्ण.
अच्छा-अच्छा, बढिया.
तुझ्याकडे कोण कोण असता?
अं.. आता आम्ही इकडे कल्याणला तर मी, माझे हजबंड आणि माझा मुलगाच असतो. बाकी तिकडे गावाकडे अस
असतात सासू वगैरे, दीर वगैरे. अच्छा, गाव कोणतं तुझं?
मी तिकडली, भंडारा नागपूरकडली ए.
पूरकडचे हा.. हा, बरोबर. हां. इकडे म्हणजे जॉब साठी नवरा मिस्टरांच्या की, असंच नाही गं जॉब साठी म्हणून आले. आधीपासून दहा वर्ष झाले त्यांना, आता इकडेच आहेत ते. हा.. हा, नंतर मग तूझं लग्न झाल्यावर, इकडे आली असशील. हां. हम्म्. मुलगा ए का? काय ए? मुलगा-मुलगी?
हा, मुलगा आहे मला. दोन वर्ष, दोन वर्षाचा होईल आता तो.
हो का? बापरे! आरे. पण स्कूलला नसेल जात ना, दोन वर्ष म्हणजे अजून नाहीच स्कूलला. नाही-नाही, अजून जायलाच आहे आ तर टाकतो म्हटली. नोव्हेंबर पासून काही सुरू होणार आहे, नवीन बॅच तर. नर्सरीला. हा, मग तेवढीच सवय. हा तेवढी सवय होत ते ना, आणि मग बसायची पण सवय होते, आणि तेवढे हे होतात मुलं, व्यवस्थित.
हो, त्यामुळेच. तुझा मुलगा किती वर्षाचा आहे?
माझा मुलगा आता, नऊ वर्ष. नववा लागला. आठ वर्षाचा आहे. आता तो थर्ड ला गेलाय.
अच्छा-अच्छा, चांगला आहे ना मग. तू असं बाहेर वगैरे जॉब नाही करत का?
नाही ना, म्हणजे आता इकडे पू पूर्ण आतमध्ये पडतं आमचं, म्हणजे असं. आहेत तिथे समोर, वगैरे कंपन्या आहेत. पण नाही एवढा बिझी शेड्यूल, कुठे जॉब आहे?
ह्ं हं ह. हो.
ती अद्या असेल तर कसं होऊन जातना असं, नाय आमच्याकडून असच समजा तर बाहेर जरी जॉबला जायचं तर मग दोन-दोन, तीन-तीन बस बदला, ट्रेन बदला, किंवा ट्रेनचं तर नाहीच आहेत. प्रश्नच नाय, आमचे इकडे ट्रेन नाहीच आहेत. पण असं हे करत जावं लागतं आणि मग कुठे गं, नाही होत आणि सगळे शेड्यूल, बिझी शेड्यूलमध्ये नाहीच होत. हं. तू जॉब करते, हा माझ्या मुलापासून म्हणजे करता व वगैरे येत नाही, आता छोटा आहे तो, हा हा, तेच ना. आधी जॉब करायची का?
आधी मी काही दिवस
दिवस केली लग्नाची आधी केली मी जॉब म हा लग्न झालं आणि
नाही जमलं मग करायला हं
नाही जमत लग्न झालं म्हणजे, जमतं त्याला जमतं. पण नाही काही ब-बऱ्यापैकी तर नाही जमत.
हां म्हणजे आम्ही काही दिवस नागपूरला राहिलो तिथे बघितली वगैरे मी जॉब.
जॉब साठी, पण नाही जमलं तिथे. मग इकडेच येणं झालं डायरेक्ट मुंबईला. हं हं. तिकडे. हिकडे उलट चांगलं म्हणजे जमेल तुला. कारण हिकडे असे मिळतात जॉब्स आणि जवळ पास असे आता ठाणा वगैरे, पण बाळ लहान असेल ना?
हो म्हणजे बाळा
म्हणजे बाळासाठीच म्हणून. त्याला बघायला कोणी आहे नाही ना. हा ते तर आहेच, बघायला पाहिजे. हा. माझ्या सासूला चल म्हणतो तर येत नाही. हा अरे हा. असा प्रॉब्लेम आहे. त्यांना जावत नाही का? त्यांना जावात नसेल नाहीतर. गावाकडचे इकडे परत या सगळं घरात घरात.
हा. म्हणजे त्यांना कसं, इकडे तेवढं गमत नाही. असं आहे त्यांचं.
हा त्यांच तर तस. तेच ते घरातल्या घरात राहावं लागते ना. हा ते तर आहेच-
ते आहे त्यांचा प्रॉब्लेम.
आमच्यात हाय सगळे राहायला. असं काय नाय जॉबचा इश्यू होणार पण मला असं वाटतं मलाच खूप लोड येईल. म्हणजे मलाच सगळे जा. सकाळी उठून जा, सगळं आवरून जा, परत आल्यावर पण आणि आता त्याचा आता मुलांना अभ्यास किती आहे अ गं. म्हणजे प्रोजेक्ट सगळ्यांचं सी. बी. एस. सी. आहे ना, तर अजूनच प्रोजेक्टस, अभ्यास खूप आहे जास्तच. म्हणजे तेवढं पण लक्ष द्यावं लागतं तर त्याचा तेवढा अभ्यास आहे. म्हणजे टीचर लो-लोक पण घेतात. पण आपल्याना पण खूप तेवढंच‌ घ्याव लागत. हो आई वडिलांना लक्ष द्यावाच लागत ना. आणी प्रॅक्टिकल पण खूप आहे ना त्यांना आता मग सारखे प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट आता रिसेंटली स्कूल सुरू झाल्यापासून तर जवळजवळ दहा पंधरा मी दिले असतील बनवून तरी प्रत्येक सब्जेक्टचा हा प्रोजेक्ट बनवा तो प्रोजेक्ट बनवा हे चालूच आहे सगळं.
अच्छा, आजकाल लहान लहान मुलां वर पण खूप लोड दिले जाते शाळेतून.
खूप खूप आणि मग त्याच्यामुळे मलाच सगळं बघावं लागतं आणि एवढं त्याच जेवढं आहे ते इथे कोणाला समजत नाही एवढं कि त्याचा अभ्यास वगैरे ते जमत नाही आता कसं आपण पहिले कसं मराठी मधून शिकलो सगळ असं हा आणि आपल्याला हा तसं मला थोडंफार समजतं मग मला सगळं घ्यावं लागतं सगळे प्रोजेक्टस मला बनवायला लागते म तेवढं लक्ष द्यायला लागतं मग नाही पॉसिबल होत जॉब, घर सगळं
हो बरोबर आहे तुझं पण. मग हे फ्रीलान्सिंग वगैरे करत असते तू?
करत असते पण अनुजाकडे असतात जास्त प्रोजेक्ट माझ्याकडे नसतात हे रेकॉर्डिंगच जास्त करून जमत नाही पण आता घरी चार पाच दिवस हा प्रोजेक्ट आला होता, तर घरी कोणी नाही आता हे आले ना वारी आली ना पंढरीची अह पंढरपूरला जातात हा, म आई बाबा तिकडे गेलेत हा मग मला घरात जर कोण असेल तर नाही पॉसि बल म्हणजे होत पण एवढे कॉल्स नाही पॉसिबल होत. आता आपल्याला तुला पाच मला पाच एवढे दहा दहा कॉल दिवसभर नाही पॉसिबल होत. आता कोण नव्हतं तर तिला बोलली आहे प्रोजेक्ट तर दे मला मग होईल मला पॅसिबल म्हणजे कोण नसेल तर आपण फ्री होऊन जातो ना हा हा. अह म मी बोलली दे मला हा प्रोजेक्ट मग करत मग त्याच्यानंतर मग ट्रान्स्क्रिप्शनचा पण हो येईल ना ट्रान्स्क्रिप्शनचं करते तसं मी कधी जर आलं तर कोणत तू केलय कधी टी आर, ट्रान्स्क्रिपशन च चांगल होतंय मग तू कधी केलय का टिआरच हो करते ना मी. म्हणजे तू जो स्टाॅक अह मधून केलय का ह्याच ऍप मधून केलेय?
नाही जोश टॉक मधून केलाय मी हा ऍप आता मी पहिल्यांदा युज करतेय
मी पण पहिल्यांदाच यूज करतेय. मी जोश स्टॉकचाच करत होती
हा मी पण
हम्म हम्म त्याचे पण आता सध्या येतात कुठे प्रोजेक्ट, नाहीच येत.
हो ना, खूप कमी आता येऊन गेला तर फक्त दोन दिवस राहला तो ट्रान्स्क्रिप्शनचा दोन दिवसात काय होते
तेच ना कोकणी केलाय का तू?
अह कोकणी मी थोडा बहुत केली होती नंतर मला ते वॉर्निंग आली तर मग मी सोडूनच दिली. हट म्हटली
अगं तसंच होतं आमचं तर किती दहा दहा मिनिट्स कट होतात पण आम्ही मला पण नाही जास्त जमला अनुजाच झालंय म्हणा बऱ्यापैकी पण मला पण नाही जास्त
हा अनुजा खूप करते ग.
तिचं कस ती शोधत असते आणि ती हा नाही का तो, तो नाही का तो आता तिला म्हणजे येतात पण आणि तिला म्हणजे अशे लिमिटेड सीट असल्या ना मग तिला घेतात पण कारण ती सतत करत असते ना ते. हा करत असते खूप वेळ पर्यंत करते ना ती त्यामुळे मग, कंटिन्यू क करते ती दुपारी वगैरे झोप तिच बाळाबिळाच करून सगळ व्यवस्थित करून ती सगळ करत असते व्यवस्थित
हां चल ग हं माझा बाळाला त्रास द्यायला मग न तर बोलु आपण ओके हां चल बाय हम
ह